आला कण हॅलो.
हा.
हा येतोय आवाज हॅलो.
का नाही?
येत येतंय झाला जेवण.
हा जेवण झालं.
आज काय भाजी बनवली ती.
आज शेंगाची भाजी, वाल पापडीच्या शेंगा नाही का.
हा.
ते बनवतो ते.
ह ठीक आहे
तुमचं झालं का जेवण?
हा आमच झाल जेवण.
ह काय होतं जेवायला?
जेवायला पापडाची मिरची, नागलीची बाकर.
हा.
हा.
एवढंच का.
हा मग.
हम्म. काय का कामाला गेलय का.
कामाला गेलतो.
हा, हा मग मी पण कामाला येले.
कामला गेले का आज.
हा कंपनी जाते नाही का. मग आठ वाजताच येले. हा आठ वाजता मग, साडेआठचा टायमिंगच आहे ना कंपनीचा.
आठ घंटे का ग, दहा घंटे.
नाही नऊ घंटे.
नऊ घंटे.
हा. मग साडेआठ ला, तिढं हजार राहायला लागत आहे ना, पण मग काम नऊ वाजे पर्यंत सुरु होत आहे ना.
हा, हा मग आठ घंटेच असल.
नाही नऊ घंटे होतेत ना.
नऊ घंटे होतात काय.
नऊ ते सहा.
आहे का, काय प्रोडक्ट बन बनतं तिकडं.
तिकडं बॅगी बनवतात, बॅग झूम, बॅगी बनतत ना तिकडं. ना असच हा जेच्यामूळ. काही काम करायचं, असंच कोणाला चेन-चेन व म्हणजे चैनी लावायच्या, आणि तर मग शिलाई मारायची. ते आपला असं वेगवेगळे बाय तिथे. इकडून गाडी जाते ना, म नऊ दहा जणी बाया आहेत.
तुमच्या इथून गाडी जाते का?
हा गाडीे जाते, नऊ-दहा. दहा जणी बाया हाईत त्या गाडीत. म जायचं रोज आठ वाजता हम्म. सहा वाजता सुट्टी रोज. रोज साडे तीनशे.
साडेतीनशे रुपये नऊ घंटे परवडतय.
नाही परवडत पण मग काम राहत नाही, घरी मग बसायचं तर का. मंग तेवढा बेवढा
असय का?
हम्म
बरय बुवा, तुम्हाले हाय तिड कंपन्याजवळ बसय बी
हा हा मंग घरी बसून कोण देणारे, मग तेवढं साडे तीनशे तर साडे तीनशे काम एवढं जड नाही राहत ना?
हा हा, कामही हलक आहे नय का
हम्म, काम एकदम भारी हे ना. हलकं ये, त्याच्यामुळं मग आम्हाला परवडून जातय ना.
बरय मंग
हम्म, तुमचं काय काम आहे?
आमचं ते बाहेप मध्ये जातोय ना.
हा
त्यामुळ, ते काम याच आहे सर्वाय करायचय काही, काही घ्यायचंय. औषधी वनस्पती याच्या, वनस्पती नाही. ऑरगनिक शेती आहे, दररोज-दररोज.
हम्म, परवडतय का?
आता परवडायला त तसं पाहिला तर परवडत नाही पण मंग आता नाहीपेक्षा बरय.
हा, घरी बस म आमचं नाही पेक्षा बरय हम्म, परत पावणे आले तर घरी थांबाय लागलं.
हम्म ह
आणि थांबाय लागल ना मग त्याच्यामुळ मंग सुट्टी नाय मागता येत.
अन भात कोणतं केलंय ह्या
आ
भात कोणत लावणार आहे ती?
भात ती य हे हो सुंदर भात नाही का, ते लावीतोय हाळ भात अन ते घर भात हे ना ते ये वायसार नाही का
हा
ते वायसारच भात राहतय आमचं.
घरी कोळपी नाही का मंग तुमच्याक?
म आहे ना मध्ये घरमध्ये वायसारच ना.
नाही नाही ते क, ते संक्रित ते ना आपले पारंपरिक अ भातं नाही का हळे कोळपी. गरे कोळपी, ती भातं नाही राहिली का आता तुमच्या क?
ते नाहीये मंग
ते बी बुडाल का आता?
हा ते बुडाल आता, आता हे नवीन-नवीन भातांची नाव आलेत.
मध्येष्ट ट्रॅक येतो आहे आमी
उत्तर चांगलं आहे का त्यांना.
हा आहे बरं आहे. पाणी पाऊस पुरवला तर हो ते चांगलं पास मित मग नाही एवढं होत. पाणी पाऊस पुरावला त भात मस्त होतंय मग.
भारी वो पाऊस नाही पुरावला तं मग कायी खरं नाही आपलं.
हाना मंग पाऊस नही पुरा वला तर मंग खायला नाही भात भेटत.
तेच तर शेतीत काय नही परवडतच नाही शेती ये ना एवडी अवघड झाली.
मंग शेती पारवडत नाही वरूनं टॅक्टरला पण एवढे पैसे द्यायचे चिखल करायला एक तासाचे हजार रुपये घ्या ते ट्रॅक्टरवाले
सांभाळून लई पैसे घेतात ते ट्रॅक्टरवले.
हा.
यावर्षी आ आम्ही ट्रॅक्टर नाही करतोय बैलानी करतोय आऊत धरतंय ना. बैलं आहेत ना त्याच्यामुळे आउत आहे ना आमच्या आवतानं करतोय.
हे करु नांगराण आवतानं जमीन दडपत नाही ट्रॅक्टर नं जमीन दडपुन जाते. रब्बीला लई अवघड जातंय मंग त्याच्यामुलं आवतानं केलं ना तर तुडवत नाही वावर. परत रब्बीला लाग
हम्म आरं